हॅलो हम्म हम्म आवाज येत आवाज येते का हा मला येतोय ना
ह काय करू
आमही का आता बस झोपायची तयारी
झोपायची तयारी एवढा उशिरा
हझम अ आज आ्ही पिस फाली ना मग
फिश खाल् म्हणजे मासे खाल्ले म्हणून
हा माश ह थोडेसे बारीक मासे होते ते त्यांची भाजी आणि मग वहिनी तर येते दुशिरा नाही नाही पावस नाही दादाने आणले होते ना
कुठून आणले होते
लावर
म्हणजे पकडून आणले होते
हो त्याचा मित्र असतो ना तिथं
ह छान होते मग एकतर मस्त ताजे ताजे मासे खायला मिळतात तुम्हाला
हो
मासे खाल्ल्याने डोळे चांगले होतात केस चांगले होतात स्कीम चांगली होती
नाही बेटे कर्चा कर्च
ते बचा खायला पाहिजे मासे तर
हम्म
लोकांना मिळत नाही असे ताजे गोड पाणीचे मासे
हम्मही बाजी खाऊ घे त बा मासे खा खातली
भा बा भाजी तर कोणी पण खात मसे खाणारे पाहिजे मग अजून काय चालू आहे तुमचं
काय व्यवस्थित चालूय ना
बरं मग काय कुठे जायचं नियोजन वगैरे आहे की नाही
कुठे जायचं आता सुट्ट्यांमध्ये नियोजन करणार ना
मग सगळे प्रश्न मीच विचारायचे का
हम्म
बरं मग तुमची चेन होऊन गेलेली ही येऊन घेऊन जाऊ द्या
उद्या उद्या आम्हाला सु्टी नाही
तुम्हाला कधी सुट्टी असते तेव्हा येऊन घेऊन जा
रविवारी सुट्टी असते आणि रविवारच येंगा जाणं जमत नाही आम्हाला
जमवू शकते एका दिवसात एका दिवसात लोक मुंबईवरन बाहेरच्या देशात चालले जातात येऊन जातात अजून
उम्म नाही, आम्हाला नाही जमत, पाणी पावसात चालून जास्त कंटाळा येतो.
पडलेले.
आज तर... काय म्हणता? गाडी? गाडी कशी करते माहिती का?
कशी करते गाडी?
आता इकडून चालून घेऊन जाते मी, हा! तिकडून बी शाळा सोड ल्यावर चालवून जाते चांगली, मध्ये अजून एक-दोन ठिकाणी थांबवते. तिथं पण चालवून जाते, हा! आणि घरी आली का, घरी गेट उघडते, म्हणजे गट-गेट उघडण्यासाठी बंद करते ना मग
हो, बरोबर.
लगेच ना, चालतच नाही ती, लगेच तिथं बंद पडून जाते तिथं ती. मरावं लागते मग परत
तिला माहिती आहे की मला घरात नाही जायचंय, मला बाहेरच राहायचं आहे. मला बाहेर सुधरवा तुम्ही, माझं चांगलं करा, दवा, पाणी, असं सांग. तिला असं वाटतं, बाहेर घेऊन गेली म्हणजे सुधरवण्यासाठी घेऊन जात मला असं म्हणून, ती व्यवस्थित-व्यवस्थित राहते.
हा, मग दादा घेऊन गेला बाई आणि बॅटरी टाकून आणली त्याला.
असं सांगत होती, एवढे आळशी लोक तुम्ही, आज टाकली बा बॅटरी.
आता मग एवढ्या दिवसापासून, शाळा पण त्याची रेग्युलर चालू आहे ना?
बॅटरी टाकायला काय वेळ लागतो?
उम्म्म.
दहा-पंधरा मिनिटाचं काम असतं.
दहा-पंधरा मिनिटं पण नसतात ना सकाळी, दादा दहा वाजेला उठतो आणि मी दहा वाजेला शाळेत जाते.
तुम्ही पण टाकू शकतात ना? त्यात काय दादाच पाहिजे.
हम्म. आता आम्हाला काय माहिती, बॅटरी कशी आहे? काय आहे? क्वालिटी कशी काय आहे त्याची? जुनीच टाकून देत नवी टाकतात.
कसं कळत नाही त्याला? व्हॅलिडिटीचं घ्यायचं, वैधता किती दिवसांची, काय, सहा महिने वर्ष भराची असते व्हॅलिडिटी तिला, नवीन बॅटरीला. कार्ड बनवून देतात ते. टायरचं कार्ड बनतं, टायरचं व-वैधता असते.
हो का?
मग!
मला नाही माहिती बाई. मला नाही कळत, म्हणून मी दादालाच सांगून देते.
मग, थोडसं गुगलवर सर्च करायचं. माहिती पडतो, त्याच्यावर अजून टाकायचं, कुठली बॅटरी चांगली, कुठल्या कंपनीचं चांगलं असतं.
हम-हम.
ह. भरपूर पर्याय दिलेले आहेत आता, तो एक पर्याय थोडीच आहे.
हम्म...
हा.
आमच्या सईला राज-अ-जीवावर येतं अभ्यास करायचं.
मग तुम्ही करून द्या.
झेंडा तिला झेंडा काढता येत नाही तो झेंडा काढावा लागेल आता आमच्या हात
हम्म तुमहीच करून द्या तीचा अभ्यास पूर्ण
तर मग सगळं काढलं गेलं तिचं आपण एक शेवटच राऊन गेलं तिथंच रडती अजून
रडतच राहते सारखे रडूबाई तिला म्हणा तुला सई नाही म्हनार आम्ही रडूबाई म्हणत जाऊ म्हणा.
हम्म हम्म रडू बाई च म्हणायच तिला.
सांग तिला तुझं नाव आतुस रडूबाई ठेवते मला
हा रडूबाई सांगितलं तेवढ आ तर हसते ती तिकडून
हम्म हसते कशाला म्हणा
आतू काय सांगते. आतू सांगते रडूबाई बोलायचं का तुना. नाही सांगते.
सावू तुझं नाव बदलवून टाकतो आम्ही ह रडू बाई ठेवून देतो. तो सगळे जण रडू बाई म्हणणार तुला
ये बघ आ तो काय सांगते हा बोल परत हलो
हॅलो मी काय म्हणते तुझं नाव आपण साऊ बदलवून टाकू आणि रडूबाई ठेवून देऊ चालेल ना.
नाय.
हो गं बाई सगळे आम्ही रडूबाई बोलत जाऊ मी तुझ्या पप्पाला पण सांगते मम्मीला पण सांगते. आईला पण सांगते हा तुला तर सांगूनच दिलं. आता तुला सगळे जण रडू बाई बोलत जातील रोज चालेल ना. पेपरमध्ये पण देऊन देतो आता तुझं नाव आमच्या सईचं नाव हिरण्या्या आणि सोडून रडुबाई झाले आहे कृपया सर्वांनी तिला रड बाई म्हणून बोलवावे.
आहे ना
हम्म
रडूबाई
हम्म
रडूबाई
हम नाय
रडुबाई तू उद्या येते ना माझ्याकडे
आ
उद्या माझ्या गावाला येते ना रडुबाई तू
बाई ये ना ना बदलून टात पण दुसरं नाव कर.
बाई रडु बाई
आं
उद्या तू आणि आई येते ना माझ्या गावाला
ये नाव बदलून टाक. आणि दुसरा नाव ठेव.
बरं रडूबाई सांगा बरं कोणतं नाव ठेवायचं रडूबाई
सावू च ठेवून दे.
रडुबाई सावू म्हनयचं तुम्हाला रडुबाई
हो
रडुबाई रडुबाई छान नाव येना
रड उगयला सर्दी होऊन गेली अजून ांल राहिल करून राहिल
हा का तर
भाई गरम फूप बन र
मग घर बऊनच राहिला ना
हम्म दुपारी दुपारी नाही पाऊस आला एवढा
हा
तर काल चांगला आला होता त पण गरम करायला लटकून ग्यायला परत
मग काल चांगला पाऊस होता ना तरी कस का गरम होऊन राहिल तुम्हाला मी म्हटलं आता मत शांत होऊन गेलं असेल थंड थंड
नाही म्ह तर गरमलेच गरम होता बाहेर मस्त थंडा हवा असतो मम्मी त सांगत हो ती म्हणे हा म मम्मी नि केेल होता ना
कधी
आताच संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान हो जाला
चांगलय
हम्म
ह
आज पण विचार करतोय ये धाब्यावरच वरतीच जाऊ जाऊ पाहिला असं येस मॅम पावसातच टेन्शन आहे
तुम्ही दोनच जण जा एक गादा्या घेऊन तुम्ही अरून पण आवरून नाही आणात
होही
मग त्या दिवशी बरं बावड्या होता घरी तर अंतरून आवरून आणलं नाही तर सगळं ओलावून गेल असत
हा मग मी फोन करून दिला होता म्हंटल कावरृंगेरी भा म्हंटलं पाऊस पडून राहिला
हम्म
हो चाल न मललाताना तिकड आमच्या शाळेजवळ
ह कायस बन
इकड फोन केला होता म नाही इकड फोन केलाता नाही म येत तर काहीच नाही म्हणे ऊन पडताय म्हंटलं औरंगे व कधी पण येऊ शकतो
ह
अजून काय मग
अ
चालेलल मग जोपण घे आराम कर
होच आहे काय
ह चालेल च